हॅलो
हॅलो येतोय आवाज माझा?
हो येतोय ताई बोलान नमस्कार ताई
नमस्कार, अ मला तुमच्या आवडी निवडी सांगा ना? मी मजेत
अ बघा प्रत्येकाच्या आवडी निवडी म्हणायला गेलं तर प्रत्येकाची म्हणजे आवड निर्माण करण्याची एक क्षमता वेगळी असते कोणाला वाचायला आवडतय तर कोणाला म्हणजे वेगवेगळ्या नवीन रेसिपी बनवायचा छंद असतो.
हं
तर कोणाला म्हणजे अ स्वतः म्हणजे असे घरगुती विणकाम करून ह ते व्यवसाय करणे त्यात एक वेगळा छंद असतो.
हो प्रत्येकामध्ये जशी जशी कला असते ते तस ते
मला रांगोळी काढायला आवडते तसच मेहंदी आणि ते आता बघा नवीन मॅट रांगोळी झाली होती.
हो हो हो
हा ते पण मला हो मॅट रांगोळी पण मला बनवायला खूप छान आवडते म्हणजे घरात आपले कोणतेही सण असले की आपल्याला ते पटकन डेकोरेशन करायला सोपे जाते ना?
हो ना आणि मॅट रांगोळी ना खर तर इतकं म्हणजे सोपं काम झालंय ना की अ त्याच्यात वेळ पण जात नाही नुसतं ठेवून दिलं तरी आणि खूप आकर्षक दिसतात त्या छान दिसतात त्या असं छान डेकोरेटिव्ह केलेल्या असतील तर
आणि बघा आपण जसं जसं म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्याला शिकल्याशिवाय येत नाही आपण हळूहळू जस तो शिकत जातो. तस म्हणजे आपण सोताच आपण नवीन नवीन गोष्टी एक ट्राय करून बनून बघतो ना तर आपल्याला त्यातली म्हणजे आवड पण निर्माण होते आणि आपल्याला आपल्या कलेचा अभिमानही वाटतो
तेच म्हणजे एखाद्याला आवड असेल तर तो बरोबर सवड काढतो आणि बरोबर ती गोष्ट करत जातो
हो म्हणजे प्रत्य तेक सणाना ते आपण डेकोरेशन करू शकतो आता बघा अ आ आषाढी एकादशी त्या विठ्ठल रुक्मिणीच मूर्ती ठेऊन डेकोरेशन कर खूप जण म्हणजे मी पण करते तर आपल्याला ते सामान जर आपल्याकडं असतं. तर आपण पट पण ते डेकोरेशन करू शकतो ना बाहेरनं ते फुलं आणा फुलं आणले की ते तोडत बसायचे नंतर मग ते पुरुषांसाठी ती रांगोळी काढा
त्यापेक्षा हे बनवलेलंच जर ठेवलं तर आपला वेळही वाचतो ना?
वेळ तर वाचतोच आणि दिसायला पण अगदी सुंदर दिसत खरं तर ते
हो
हम् खूप छान म्हणजे आयडिया ती खर तर मस्त आणि इतकं म्हणजे त्याच असं लक्ष वेधून घेते ती रांगोळी खरं बघितली ना असं खूप छान वाटतं
म्हणजे आवड पण म्हणजे तेवढी तितकीच पाहिजे का आपण जेवढं मन लावून करतो तेवढं आपण स्वतः शिकतो पण आणि म्हणजे वेगवेगळ्या वस्तू ही तयार करतो आता मी भरपूर दहा ते बारा वस्तू तयार केल्यात त्या पासून
हो ना, अरे वा, म्हणजे तुम्हाला खूप आवड दिसते, त्याच्यामधली.
हा म्हणजे, चौरंगासन झालं, त्याच प्रकारे त्या केळवणासाठी पान, मला ती ऑर्डर आली होती. पण मग म्हटलं. ठीके. जवळचच होते. मग मी दिलं त्यांना करून. ते पण एक केलं. त्यानंतर, आपण पूजेसाठी ताट नेतो बघा. त्यावर एक रुमाल, ते तयार केलं. त्याच्यानंतर कलश पान.
ह ह ह, त्याच्यात तोरण वगैरे पण येत असेल ना. दाराच.
हो, तोरण केलं मी. उंबरठा पट्टी तयार केली. त्याच्या शुभ लाभ झाले माझे.
हो ना.
आणि ते हँगिंग लटकन असतात ना. ते पण तयार केले मी. स्क्वेअर मध्ये राऊंड मध्ये.
हो णा. अरे वा छान. म्हणजे काय ना, आवड असते ना, सवड निघते. आणि मग बरोबर वेळ पण त्यामध्ये आपण टाकलं ना की. छान. आणि अजून काही काही नवीन नवीन शिकायला मिळतं म. नवीन नवीन कल्पना सुचतात आपल्यालाच.
नवीन नवीन आपण जसं त्या स्टोरीवर बघतो. किंवा मग युट्यूब वर बघतो. आपल्याला रिझाईन बघितलं का? फटकन
बनवायला सोपं. ते ना पहिले मेन गोष्ट म्हणजे आवड फार असणं गरजेचंय. म्हणजे बरोबर माणूस त्या लाईनीमध्ये म जातो. आणि ह हळूहळू नवीन नवीन शिकतो मग, स्वतःच.
हो. आणि मला पण असं वाटतं की. प्रत्येक लेडीजने घर बसल्या हे काम जर केला तरी, स्वतःचा व्यवसाय चालू करू शकते.
हो नक्कीच, आणि ना खर तर याला अ मार्जिन इतकं चांगलं मिळू शकतं ना खर तर. हे मटेरियल जर आपण होलसेलमध्ये वगैरे घेत आणि ज चालू केलं तर. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की बा. काय एवढं मिळणार नाही. पण त्याच्यात जर अजून खोलवर गेलं तर. खरचच खूप चांगलंय हे. म्हणजे ज्या घरी आहेत ना. त्या लेडीजने तर म्हणजे करायलाच पाहिजे. काहीतरी एक स्वतःच. हम्म. एक चांगला वेळ पण स्पेंड होतो. आणि म्हजे बाकीचे मग अ इकडे तिकडे गप्पा मारणं, वगैरे टाइमपास करण्यापेक्षा ह्या, गोष्टी कधी पण वेळ घालवलेला चांगला.
हो.
आपलं मन पण रमत. त्याच्यामध्ये.
तुम्हाला काय आवडतं. बनवायला.
मला. आता सध्या तर मी जॉब करते. पण मग मला जसा वेळ मिळतो, तसं मग मला फिरायला पण आवडतं. गप्पा मारायला आवडतात.
हम
आणि मी पण मागे म्हणजे, माझ्या म्हणजे मी स्वतःसाठीच केलं होत त्या थ्रेडसच्या बँगल्स असतात ना.
हो हो हो.
हा तर मग मी त्या पण बनवल्या होत्या. माझ्या स्वतःसाठी मी असं, सगळ्या साड्यांवर असं मॅचिंग वगैरे करून ठेवलेल्यायेत.
वेलवेट मध्ये ना.
वेल्वे वेल्वेटची नाही. ते थ्रेड असतो ना आपल्या दोऱ्यापासून. रेशम दोरा असतो ना, हा. ह. त्याच्यापासून मग मी बँगल्स बनवलेलेयात. माझ्यासाठी. नेकलेस पण बनवलाय. कानातले बनवलेलेयत. असं बरच माझ्या लहान मुलीसाठी मी हेअरबेल्ट बनवलेला आहे त्याचा असं बरच हा पण मी असं बाहेर नाही ही केलं पण मग घरी माझ्यासाठी जेवढं करता येईल तेवढं करते मी असं मध्ये मध्ये
बरोबर त्याच आपण जरा घरी बनवलं तर आपल्याला कमी कि मिळत आणि आपण बाहेर गेलो तर तीच डबल किंमत लागते
पडत होत्या ज्या थ्रेडच्या बँगल्स आहेत बाहेर इतक्या महाग मिळतात म्हणजे चांगल्यातल्या जर घेतल्या ना तर खरंच खूप महाग मध्ये जातात त्या पण मी स्वतः घरी बनवलेत ना तर ते मला एकदम स्वस्तामध्ये म्हणजे मी होलसेलमधे घेतलं ना एकदम कमी याच्यामध्ये मिळाल बाहेर एवढं विकत घेण्यापेक्षा फिरायला आवड त अस
कुठे कुठे गेलात तुम्ही फिरायला
मी मोस्टली कोकणात जास्त गेलोय आम्ही कारण मुलीला आवड आहे ना बीचवर जायचं राहतं सुट्टीत तेवढं एकच ऑप्शन असतो मग बऱ्याच वेळा कोकणातच फिरण झालंय असं
कसं वाटलं तुम्हाला कोकणात फिरून
कोकणात छानच आहे पण आपल्यासारख्याला तिकडची गरमी नाही सहन होत पण मग तिकडे गरम अगदी म्हणजे वेगळंच गरम होतं आपल्या इकडे तसं नसतं ते खूप दमट वातावरण असत
म्हणजे तुम्ही गोवा साईड ला गेला होता
अ नाही इकडे रत्नागिरी वगै वगैरे तारकर्ली वगैरे तिकडे असं देव हा हा दिव्या आगर वगैरे तिकडे पुढे असं
नेमकं काय तिथे फिरण्यासारखं
अ बीचच आहेत तिकडे मोस्टली
हो का
बीचवरच हो
पण शहरी भागात अ छान लागत ते.
हो तिकडे तर म्हणजे आपल्याकडे आता एवढं म्हणजे गरम होतं पण मग तिकडचं गरम वेगळंच आहे आणि आपल्याकडे जे होतं ना ते गरम वेगळंच आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला सहन नाही होत खरं म्हणजे तिकडे दिवसात आपण फिरूच नाही शकत एक तर सकाळी लवकर नाहीतर मग पाच सहा वाजेपासून पुढे असं असंच फिरता येतं मग तिकडे. असं दिवसात तर आपण फिरूच नाही शकत तिकडे.
बरोबर.
हम् तुम्हाला कुठे आवडतं फिरायला.
आ मला सहसा अ आपले हे देवस्थान किंवा मग गड किल्ले याच्यावर जास्त आवड आहे जाणे
हो ना अरे वा देवस्थान म्हणजे कुठे कुठे गेल्यात तुम्ही.
देवस्थान बघा हुं अ आपलं जे अमरनाथ शिवलिंग बर्फाच बनत.
हा हा हा.
तिकडे जाऊन आले खूप छान वाटतं म्हणजे कश्मीर साइड ला आहे
हा हा हा ह बरं अरे वा अच्छा तुम्हालाही फिराय ची आवड आहे म्हणजे.
हो म्हणजे माझे जवळपास तीन भाग झाले म्हटल.
हा हा
आपल्याला आपले राजे महाराजे यांची म्हणजे वेगवेगळी माहिती मिळते. कसे राहत होते किंवा त्यांनी कसं साम्राज्य उभारल
हां हां हां हां अच्छा.
आजकालच्या मुलांना बघा ना म्हणजे अ जर आपण म्हटलं तर रायगड रायगड काय आहे तिथं तिथे फक्त दगड आहे म्हणता.
हो. आजकालच्या मुल त्यांना ऍक्च्युली ते इतिहास माहिती नाही ना त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीच असं महत्त्व नाहीये ते त्यांना त्यांच्यापर्यंत ती माहिती गेली पाहिजे तरच त्यांना त्याचं महत्त्व कळेल खर तर. क हम् ह
ते असं फक्त पुस्तकात बघता मिळालंं जर आपण त्यांना म्हणजे अ समक्ष घेऊन गेल त त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती
हो हो त्यांना खर तर ते हे ना म्हणजे आपल्या पिढीने ते पुढच्या पिढीपर्यंत ते पास केलं पाहिजे तरच ते होईल.
म्हणजे बघा का अ म्हणजे मी त री मला तीन ते चार वर्ष झाले असतील. जाऊन रायगडावर रायगड म्हणजे जस आपल्याला काही टीव्हीत दाखवता थोडं महाराजांची पिक्चर म्हणा का ते अस लागतय सिरयल
हो हो.
सेम जसच्या तसा आहे रायगडा तोच महादरवाजा त्यांचा राजवाडा ते राणी चे मेहेल त्याच्यानंतर ते जगदीेश्वर मंदिर होतं बघा ते पण गजून तसंच आहे.
तेच ना
त्यांचं ते गंगासागरचं तलाव
हो
आणि तुम्हाला त गोष्ट आठवती का आपण शाळेत असताना हिर कणी ची शिकवली जायची
हो हो हो हो तो हिरकणीचा कडा पण आहे तिथे
हिरकणीचा बुरुज तोही तसाच आहे अजून
हो तेच आहे
छान आहे फिरण्यासारखं एक फिरण्याचं ठिकाण पण होत आणि आपल्याला म्हणजे माहिती पण जास्त मिळ
माहिती होते छानपैकी तेच ना
आणि बघायला गेलं तर बघा महाराज म्हणजे आपले अ म्हणजे महाराष्ट्रात प्रमुख पर्यटनापैकी ते रायडन एक महत्त्वाचं स्थान आहे
हो मी तर म्हणते मुलांना नेलंच पाहिजे तिथे आण तो इ तिहास सांगितलाच गेला पाहिजे
आज स्कूल स्कूलमध्येसं शाळेत ट्रिप काढतात ट्रिप कुठून येतात ते अ म्हणजे लोणावळा इकडे तिकडे फिरण्याचे ठिकाण तुम्ही तच्यापेक्षा त्यांना रायगड वर न्या पुरंदर किल्ला आहे जंजिरा आहे
तेच ना अशाच ठिकाणी नेलं पाहिजे खरं हम्म
छान आहे आणि आपणच म्हणजे चालेल तई धन्यवाद
हो हो हो